हॅलो हां बोल की हम् काय म्हणतेस मग
ह काय नाही बघ हर्षूला सोडती बाहेर
हा हम्म अजून काय नाही तुझ्याकडच
काय तर जेवण वगैरे झालं स एक नाही फक् ह म हा बोोल
आवाज येतोय
हा येतोय येतोय
हम्म तुमचं झालं का बंद जेवण
हो झालं जेवण वगैरे झालं सगळं तुमचं आवरलं जेवण वगैरे
हा हो झालं ते झालं
् मग बाकी काय हलाववा चालू आहे
काय नाही कायच केल तर स्पेशल मग तुमच्याकडडे आ
आज काय होतं हा गवारी गवारी तुमच्याकडें काय होत
आमच्याकड बटाटा चवळी
अच्छा आमच्याकडे गवारी चपाती भात वरणट की
हा हा आमही काल मग संांगष्टला काय स्पेशल वैरे
हो मटकी वरण चपाती भात
होय आमपुरी भजी हा आणि बटाट्याची भाजी वगैरे केली होती ते आपण भजी करतो बघ म्हणजे बिना पाण्याची
हा हा
हो त्याची रेसिपी तुला माहिती आहे म्हणजे तू केली होतीस
अ मी ट्राय नाही केलं कारण मला भजी आवडत नाही म्हण मी ट्राय नाही केलं कधी पण बित मा काय मी वगैरे घालून पाणी सु कांदा ठेवतात बेसन टाकून मग दहा प मिनटं पाणी म्हणजे दहा मिनट ते सगळं मिक्स करून सुटलं की नॅचरली पाणी सुटतं त्यालाग पाणी टाकायची गरज नाही वाटत वाटत
हा अच्छा कारण म्हणजे मी तस केलं होत बिना पा न पाणी वापरता कांद्याची भजी करत होते मी आणि केलं पण हो आणि झालं म्हणजे छान झालं ते पण मस्ते काही झाले माहितीय का ते जरा असं कच्च थोडस अस कच्च कच्च लागत होत असं
हो का ते त्या मिक्स नाही ना झालं ते म्हणजे भिजलं नसल
हो का आताताताना मिस्टेक झाली काही नाही कारण व सगळ व्यवस्थित तळून झालं होत पण असं जरा प हपीटच लागत होत ते व्यवस्थित लागतच नव्हतं
हो
हम्म मग जरा बघितलं परत एकदा व्हिडिओ पण सेम तसच केलं होत माझी एक मैत्रिणी ना अ तिने एकदा तसच केलं होत ते पण त जे छान झाले होते लागत हो ते छान हो
हम् हम्म
ह् म कस केलं होत कांदा ची रला होता आणि त्याच्यात थोड म्हणजे कांदा ल होता आपल्याला जेवढा नेट पाहिजे तेवढं त्या कांद्यामध्ये टाकलं होतं आणि ठेवलं होत थोडा वेळ तस असतो कांदा मग नंतर तू मी बेसन ऍड केलं कोथिंबीर थोडीशी लाल तिखट जिरे टाकलं होत आणि हिरव्य जरा टाकत नाही त्यात केलेल्या थोडासा ज्त तिला आवडतं म्हणून टाकते ना तिथं बघून मी पण असं टाकलय दोन मिरच्या अस चेचून टाकल्या ठेचा केला आणि टाकलं पण व्यवस्थित झालं तर त्याला पाणी वगैरे सुटलं होत व्यवस्थित आणि मी केलं पण होतं पण बहुते त मिस्टेक झाले असणारे माझ्या कु
हम्म बौतेक त्या काय मंदाचेवर ते एक एक जण भासतात काय काय जास्त ह्याच्यावरती
हा मी कस अ गॅसचे स्लम फुल होते बहुतेक त्यामुळ वरचं पटकन तळलं गेलं अस नाचलं तसच राहियला
हा हा तस राहिलाच ह बाकी
मग काही नाहीत सगंळ व्यवस्थित
पावसाचेच कुरमुरीत भजी वगैरे छान लागतात
लागतात पण त्याच्यामुळे सांगितलेलं होत आणि माझी म्हणजे सास बाई आहे का नाही माझ त्या त्यापण खूप छान खात त्यांची रेसपी णजे आपण उभा कांदािरतो ना तस त्यात चिरतात आणि ते बेसन वगैरे बेसनामध्ये आधी बेसनाच ते हे करतात बेसणाची पेस्ट करून घेतात बेसन पाण्यात काढून त्याच्यात मीठ वगैरे टाकून असंच पाच मिनिटात ठेवतात ते मिश्रण तयार केलेला हो झाकून ठेवतात आणि नंतरण ते त्यात कांदा कापून वगैरे टाकतात त्या मग कापून टाकल्यानंतर मग त्या क मग ते सगळं मिक्स करून मग सोडतात त्यालामध्ये त छान ला सत्यानचं पण असं
कुरबरीत
हो हो कुरमुरत होत ना ना कुरमुुरीतच होतात त्यांच्या कुरकुरीत होतात भजी त्यांच
होला
हो पण मी तर ट्राय कराय गेलले ना माझं मग वेगळं होत ते कायतर
हे पण कधी मी काही आवडत नाही आमच्याकून सासूबाईच करतात मी कधी करत नाही
ह हम आणि म पाऊस वगैरे
अह चालू आहे आता धोधो धोधो म्हणजे इतका पण नाही नॉर्मल चालू आहे आपलं तिकडं
आमच्या इथ पण आहे आ झेरी झेरी चालू आहे
हा इकडं कोणचते हम्म
ब चखल वगैरे होतेय खूप
हो ना ते प असं जेर जेरी फतत पाऊस चालू असला ना ते तरच प्रॉब्लेम आहे
किचकिच किचकीच होत हो कपडे पण आहे सुकत
सुकत नाहीत आणि मग घुमट वा असयला लागतो कपड्यात
हो कम्फर्ट मध्ये घालायचं मग
ह् कन्फ कम्फर्ट मध्ये घालून ट्राय पण केलं का ते दाखवताना म्हणतात तेवढ्या जे वस्तू गंध राहतो वगैरे पण नाही एवढणार तेिकत हा वास वासच नाही खरं पण नाही राहत एवढा वेळ पण असं
नाही सुगंध एकदा तर आपण घरातल्या अंगावर ते थोड्या वेळाने जातो सगंध त्याचा
हो ना
हम्म आता सुकतच नाही आ प्रॉब्लेम चाललाय कपडे सुकत नाही
तोकच नाहीत नाही त्याच्यात लहान बाळ असलं तर मग काय लहान बाणाचे कपडे वगैरे किे असतात आता आमच्या घरात दोन मुलं आहेत लानतात त्यांचेच कपडे एक तर असायला असत छोटीशी पण झाड असल्यामुळे ते सुखद पण मॅ पटकन
पण नाही ह आणि तेच खूप असतात
ह
हम् हम् ह जेवण वगैरे झालं
हो झालं तुझ हम् पण पहिल्यासारखे असे पावसा चममचस् असत जाई आपल्या आई पहिलं किथ छान वाटाय तो पाऊस म्हणजे सगळी इकडं भारी वाटायचं पण आता काहीच वाटत नाही ना तस पावसाच हाता ना कुठलं
भिजलं तरी आता किचकीच वाटतं आधी भिजायला भारी वाटायचं
भारी वाटायच आता जरा जरी ओलं झालं तरी नको नको असं होते
हम्म हम
ह् पहिला पाऊस होय क पहिला पाऊस म्हणजेव्हा भारी असं वेगळंच वाटायचं
हम् मग काय तर
हम्
मग बाकी तिकड काय खूप आहे का
हा सत्य झरे झरे जास्त नाहीच आहे म्हणजे कंटिन्यू चालू आहे अस झिरी झिरी
हम त्या साइडला काय पूर बिर येण्याची काय अशी भीती भीती नाही
नाही काय नाही मागच्या वेळेस होते बघ म्हणजे मागच्या वे मागच्या वर्ष पाऊस होता ना मोठा खूप त आधट केेला होत लोक नापूर यांची शक्यता वगैरे आहे म्हणून असं
हो का
हो तेव्हा हो
हम् हम
हम्म आता यावेेळेस काहीच नाही यावेेळेस एवढा पाऊसच नाही मूळ म्हणजे
होां पाऊस नाही ते अवस असत
चशी तर मे महिन्यापासूनच सुरू झाल आता पाऊस मे महि्या निम्मा झाल्यानंतर पावसाचं झाडत ते सुरू चालू च झालं आता ते वापस.
या वेळेस काय पाऊस पण नाय जास्त. पाण्याच पण अडचणचच बोरला पाणी पण कमी पडतं ना मग उन्हाळ्यात.
हो ना तेच कीं. हं.
आता बघू मागच्या वेळेस इकड पण जास्त नव्हता पाऊस असं चालू होत. हम्म हम् खूप कमी होता.
रिकामा ऑडिओ पाऊसच व्यवस्थित नाही पडलं मग पुढं प्रॉब्लेमच आहे ना.
होयच की पावसच नाही झाल्यावर मग ते.. ह उन्हाळ्यात त्रास होतो ना पुढच्या.. पाणी बिनी कमी पडतं हे ते होत.
हो आले. शेतकऱ्यांच पण म अ म्हणजे नको त्या टाइमला पाऊस प शेतकऱ्यांच नुकसान पण किती होतं ना भरपूर. म्हणजे नको त्या सीझन मध्ये पाऊस पडला तर... त्यांनी लावलेला पीक वगैरे ते खराबचते सगळं.
हो.
रिकामा ऑडिओ
स्वाभाविक. खराब होतो लय नुकसान होतं एक शेतकऱ्यांचं पण.. अहं.
रिकामा ऑडिओ
तेच न आनी जवा पडाय पायजे. तेव्हा नाही पडत तेव्हा ऊन पडतो.
हो.
हं आनी जवा पडाय पायजे पाऊस तवा नाय पडत.
नाही प आणि या वेळेस पण एवढं जास्त नाही ते पाऊस.
हम्म नाहीच ये. लेट गेलाय पाऊस पण खूप.
हो ना.
आ. हॅलो.
हा बोल कीं.
झालं.
हा ह. हो.
रिकामा ऑडिओ